हॅलो
येतोय येतोय आवांज
येतो कां
हो व्यवस्थित येतो
हां हां
हां तरं कायं म्हणतं होते मी
गिरगाईंचं
हां तरं म्हणजे तेचं तिची घाई चालूं होती आणि मलां भीती वाटतं होती ती माझां हात बीथंच घेतलां तिने
हं
नाही गिरगांईंचं ते आपणं जे ते भरवतो नां ते खांताना तळं हातालां वगैरें जीप लागली पाहिजे हातांवर ठेवायचं भरवायचं तिलां
बरं पुढच्या वेळेस तसंच करते आता.
हम्म मग ते असं चाटल्यासारखं ते जीभ लागते ना तिच्या हातावरती आपल्या
हम्म.
चांगली मग ते चांगलं असतो तब्येतीला पण असतो आणि पैसा पण येतो चांग सगळं
पण आता त्याला माहिती झालंय मग त्या मुद्दामून केल्यासारखं नाही होणार का?
नाही नेहमी आपण खाऊ घातलेलं चांगलंच नसतं ना गाईला मुद्दामून कस? माहिती असल्यावर माणूस करतोच आवर्जून बरोबर करायलाच पाहिजे ना
हम्म् आता तस थोडीशी बोटाला लागल्यासारखी झाली ग
हम्म घाबरतो ना आपण त्याच्यामुळे काय करतो हात मागे घेतो.
हम्म.
लक्ष म्हणजे आपल्या आता माहिती झालं आपण काय करणार लागू देत
हम्म पण तरी पण ते खरं होतं का का नाही होत?
खरंच आहे मग काय खोट आहे का.
नाही मुद्दामून केल्यासारख अस नको व्हायला.
नाही नाही तसं नसत माहिती नसल्यावर कसं आणि माहिती असल्याशिवाय कसं माणूस ते करणार ना
हम्म बरोबर आहे.
हम्म. माहिती असल्यावर जाणारच ना खाऊ घालायला पण जाणार आवर्जुन ना आणि कसं खाऊ घालायचं ते माहिती झा
हम्म त्या का कारण तिथल्या काम करणाऱ्या काकांना विचारलं तर ते म्हण ले की मी इथ वीस वर्षापासून काम करतोय.
हम्म.
सगळ्याच गायींना खाऊ घालणं, त्यांचं शेण काढणं स काही दूध काढणं
लय भारी पुण्याचं काम करता तुम्ही गाईची सेवा करत
तेव्हापासून करतो म्हणले सगळं बघतो आणि त्यांच्या मागंच एक असं शेत ते खूप मोठं तिथंच उगवतात ते जे गाईंना खाऊ घालायच हे असत, चार चार
ओला चारा
तेथूनच आणतात त्यांनाच खाऊ घालतात मग मला सांग जर का एवढं पुण्याचं काम असतं आणि एवढे जर का धनलाभ वगैरे होत असेल तर मग तिथं जे काम करणारे असतात ते सगळे गरीबच कस काय असतात
त्यांच्या तब्येती बघितल्या का तब्येती कसे असतात, निरोगी
हा निरोगी असतात
धड धड धाकट अगदी किती काम करतात त्यांना दमबीम लागतो का कधी ऐकलस
ते तर त्यांना सवय असते.
सवय नसते ते ताकतच येते ना तेवढी
हम्म.
निरोगी शरीर आणि असं शरीर फरक असत त्याच्यामधे. ते त्याच्यातच काम करत गोमूत्र शन औषधी ये ना का सगळ
हा
त्याच्यातच ते कामं करतात मग त्यांना कुठले आजार मोठे असे नाही ना होत
बरोबर आहे
शेतकऱ्यांना बघामोठे आजार झाले कुठले कुणाला शुगर झाले कुणाला बीपी कुठे कुणाला ऐकलंस का जे खरज ओरिजिनल काम करतात श
नाही कारण त्यांच्या सारखी शरीराची हालचाल चालू असते ना ग त्यां बैठे काम नसतं ना काईच
आजार पण पैशावाल्या लोकांनाच होतात जास्त
हा कारण त्यांच सगळे बसून केलेले काम असतात,
हॊ म पैसा निमेशे व त्यांचा आजारावरत जातो.
शरीराची हालचाल झालेली खूप गरजेचे असते.
मग तू सांग एवढा मोठा पैसा कमवून उपयोग काय
त्या आता ज्याच्याकडे आहे त्याला विचारावा लागेल,
बरोबर कि नाही न शेती केलेली काय वाईट आहे,
ज्याच्याकडे नाहीये त्याला आयुष्यभर कमी भासत राहत ते ज्याच्याकड आहे ते पण खूच नाही आहे, नाही ज्याच्याकडं आहे ते पण खुश नाहीे ज्याच्याकड नाहीे ते
तेसे म्हणते जे भरपूर येतात ना तसे अजून, अजून वाढवण्याचेच हाव करतातो.
ती तर प्रत्येकालाच असते ना ग
हो मग आ एकाच थोडीच आहे हा विषय सगळ्यात कॉमन आहे ह विषय
हम्म नाही मी म्हणतीे ग ज्याच्याकड आहेत त्याला पण अजून पाहिजे ज्याच्याकडे नाहीये त्याला पण अजून पाहिजे
पायी चालतो ना माणूस खरं त तब्येतीला चांगलं पायी चालतो.
ह मी मी चालते बाबा मी खूप पाहि
आणि जो तो चालतो ना तर पाठीमागून त्याच्या सायकल येत मी तर कसा करून करतो अरे आपल्याकडे सायकल असते तर आता आपण सायकल वर गेल असतो
हम्म
तर सायकलवाला चाललेला असतो ना पुढे, पुढे, पुढे
हा
तर त्याच्या पूडन एक गाडी येते टू व्हीलरवाला सायकलवाला कसा करत अरे आपल्याकडे आता गाडी असते त तर आपण ह्याच्यासारखं फास्ट गेलं असतो ना पुढे
हा
मग तो गाडीवाला पुढे पुढे चाललेला असतो तेवढ्या त्याच्याति फोर व्हीलर जात त गाडीवाला त्या ओरल हा फोर व्हीलर तर कस म्हणतो अरे आपल्याकडे पण आता पाहिजे होते नाही्याच्यासारखं आपण पण गेलो असत पटकन थोडी नाही खाऊन जास
हो
मग ते छोट्या गाडीवाला म्हणूनकाय बघतो तो मोठठी गाडी चाललेली असते समोरून त्याच्यावर आपल्याकडे पण अशी मोठी गाडी पाहिजे होती म्हणजे नाही का म्हणजे असे स्वप्न माणसाचे वाढतच जातात ना वरती- वरती. त मोठ्या गाडी चालली पुढे-पुढे तर तो वरून हेलिकॉप्टर चाललेलं असतं कसा म्हणतो, अरे हे जर आपल्याकडे असतं तर आपण बी गेला असतो ना आसं. म्हणजे अपेक्षा संपते का माणसाची, नाही.
पण म हेलीकॉप्टर वाल्याला काय वाटतं? आणि विमान वाल्याला?
झालं विमान वाला काय बघणार आहे पुढे, आता स्वर्गात जायचे आपल्याला. आपण आता स्वर्गात जाऊ शकतो विमानाने.
पण मग चालणाऱ्या व्यक् व्यक्तीने डायरेक्ट विमाना वाल्याकडे बघितलं तर
नाही -नाही एवढी नजर पोहोचतं त्याच्या वर.
का नाही?
म्हणजे अपेक्षा छोट्या- छोट्या आता बघ ना एकदम काहीच नाहीये, तर सायकल जरी अस तरी चाललं असतं, आसं. ते एक असतं, विचार कर हं. आता सायकलवाल्याला काय वाटतं, गाडी जरी असती आपल्याकडं तर कारण त्याच्याकडे तशी परस स्थिती म्हणून सायकल वापरतो ना तो. म्हणून तो गाडीचीच अपेक्षा करणार.
बरोबर ये.
असं म्हणजे जशी आता चालतोय म्हणजे त्याच्याकडे पैसाच कमी ये म त्यालाच चालत गेल्या शिवाय पर्याय नाहीये, मग तो कशाची अपेक्षा सायकलचीच ना.
हो,
असं असंत जसं आपल्याकडे पैसा आहे, ना तशा आपल्या अपेक्षा वाढतात गं.
पडायच ना
हम्म,
मी तर जर का रोडवर चालतं असले ना
हं,
कि मला तर फोर व्हीलर बघूनच वाटतं
हम्म,
कि आपल्याकडं फोर व्हीलर असती तर
हम्म,
कार असते तर अगोदरच लैय मोठी -मोठीे स्वप्न.
हम्म, मालकिचा पैसा आपल्या, आपल्याकडे जेवढा पैसा त्यानुसार गरजा वाढतात का माणसाचे असं. त्याच उदाहरण आहे ते म्हणजे कस पैसा आहे, म्हणून त अपेक्षा करू ना आपण. पुढची, पुढची, पुढची पैसाच नसेल तर पायीचं चालावं लागतं विलाजच नसतो. हम्म,
पण अजून तू पुढचं तर ऐकलंच नाहीस, अजून माझं इंटर्नशिपच.
अं,
इंटर्नशिपच पुढचं ऐकलंच नाही अजून ते झालं, त्याच्यानंतर जिथे ज्या ग्राउंड वर आम्ही झाड लावलेलं ना त्या ग्राउंड वर खूप असा शेजारी -शेजारी असा कचरा पडलेला होता खूप. मग म्हणले कि ते जागा शोधण्यापेक्षा तिथंलाच कचरा साफ करू आपण.
हा.
मग सगळे ग्लव्ज वगैरे घातले व्यवस्थित एकदम आणि कचरा उचलायला गेलो तर कुठलं उचलू वाटतयं.
का?
कितीही झालं तरी तो कचरा आहे शेवटी.
आगं पंढरपूरमध्ये आता सगळं कि ती लोकं होते ते साफ कर शहरातूनच आलेले होते.
हा.
आत्ता वारकरी येऊन गेले ना आषाढी वारी झाली ते चंद्रभागा साफ करायला सगळे तुमच्यासारखेच मुलं होते, मुलं, मुली, लोक, ऑफिसर वगैरे असे.
अगं पण ते चंद्रभागा साफ
आगस् चंद्रभागा साफ कर होते ते पण घाणच होती ना उलट किती घाण तिथं लोकं, लोकं काय चांगले वेळ जाणारे लोक.
त्यांना जातात तीर्थ म्हणतात चंद्रभागेला आणि तिथंच घाण करून येतात.
पण तिथे त्यांना पवि.. म्हणजे ते पुण्य तर भेटत होत ना ती नदी साफ करून.
हम् मग हे पण शेवटी कचराच आहे ना कोण कुठला तरी उचलतो आपण साफचं करतोय ना.
अ पण केलं आम्ही पण दोन तीन पिशव्या भरून गोळा केला कचरा माहित का तरी पण, काय काय काय टाकतात लोकं शी.
म्हणून रस्त्यावर कचरा टाकायचा नसतो त्याच्यातूनच आपण शिकायचं असत.
मी नाही बाबा मी कधी एवढसं चॉकलेटच कागद सुधा टाकत नाही रोडवर.
हम्म रस्त्यावर कचरा टाकायचा नाही ह्याच्यातूनच शिकायचं अन् कसं वाटतं ते उचलताना. मग ते लोक कसे कामं करत असतील रोज करतात ते.
खरं‌य.
काय काय आता कचरा उचलायचीच कामं करतात ना गं लोकं रोज. मग ते लोकं घरी येऊन कशी जेवत असतील?
आणि ते आजार व्हायचे काम आहेत गं रोज रोज तेच तेच कामं करून.
नाही पण पोटासाठी म्हणा किंवा नोकऱ्या म्हणून करतातच ना गं लोक ते कामं. त्याच्यापेक्षा आ पणच आपला कचरा व्यवस्थित स्वतःची स्वतः जबाबदारी घेऊन व्यवस्थित उचलून ते येतात गाड्यावर टाकून दिला त्यांचे ते तिकडे नेऊन त्यांना जास्त त्रास नाही होत मग त्याचा.
हो.
ते केलं तर नाही का होणार सगळ्यांना त्रास करून सगळ्यांचाच विचार करून राहील तर.
ते आपल्याला कळतं गं, कचरा करणाऱ्यांना थोडी कळतं.
काय काय लोकं रोडवर कचरा टाकतात रोडवर अक्षरशः आणून.